हॅलो हा बोला की झप खू व्यापत
र
हॅलो
हा बोला ना
आवाजेत ग मला
हो येतोय येतोय आता यायला लागला त येत नवता
अ हा काय चाललंय
काय नाही चांगलं आहे तुमचं
काय नाही नेव आम प
पाऊसचाय का तिकड
हो तुमच्याकड
पाऊस
पाऊस आहे का तिकडं तुमच्याला
आहेय ना
हा हा बाकी काय मम
काय काय नाही सांग
जाऊ जेवला स का
हो झालं तुमचं
हो
हम्म काय बनवलं होत
हम् फ्लावर ह हॅलो
हा
फ्लावर बनवला होता
हा
तुम्ही
आम्ही ले
ोले
हां
कसं करता तुम्ही छोले
आम्ही काळ मसाल्याची भाजी बणव तो कांदे भाजूनस आहे
आवाज क्लिअर येत नाही ग
हॅलो आता येतोय का
हा य रेंज मध्ये जावा
हा ठीक आहे दोन मिनिट हा हॅलो
हा बोला
आता येतोय का
येतो येतोय
ह ह
तसं होत का
आम्ही का
हम्म
कांदे भाजतो काकून सण अ खोबरं खोबरं घ्यायचं त्याला पण भाजून घ्यायचं लसूण पण भाजायचे
हम्
आणि मग ते मिक्सर मध्ये काढायचे नंतर मग ते छोले भिजवलेले राताना रात्री ते शिजवून घ्यायचे
हम्म
फोडणी द्यायची त्याला आधी लाल तिखट वगैरे सगळं टाकून सांग काळा मसाला वगैरे
हम
फोडणी द्यायची नंतर ते गरम पाणी करून ते छोले टाकायचे
हम् हम्म
तुमच्याकडची स्पेशलिटी काय आहे तिकडच
आमचे हे कोल्ले मिसल
अससं
हा कोल्हापुरात जास्त करून मिसळ मिसळच हे आहे प्रमाण जास्त आहे
हा कसे बनवता तुम्ही
सरह
हा
आपण घरात मोडे मोडे काढू शकतो किंवा वत आणू शकतो मोडाचे आमटी टाकाचे खडाला मसा खडाला मसाला हे करून
हा
आणि पाव पाव आणायचा
अच्छा
त्याला वर हे टाकायचं हम् फरसाणा आणि आपली हे कायमसेेवा बारक काय असतय किती
ह हां
आमच्या इ आहे पण काय झालं
तुमच्या जवळ कोल्हापूरची देवी ना म्हणजे
हा महालक्ष्मी आहे की आता का कधी तुम्ही
नाही आलं नाम अज
ना मस्त आहे बघण्यासाठी मारडरड बरोबा क मार का हॅलो अगव्या आधी हो जवळ आमच्या इथून हो हो या तुम्ही
येऊ ना
छान आहे बघण्यासारख आमच्या कोल्हापुरात
हा येऊ अजून काय स्पेशल आहे तिथं
गेला का बाप्पा मोठा बसाय नाही नाही एक मिनिट हे कंठ्याचा आहेतच का तो मीणला तर बप्पस नाही मला नाही बोलतते ब रोळ आहे का काय ह ठेवायचं आला की मी घालायचं त्याला हॅलो
हा बोला
भरपूर प्रसिद्ध आहे कोल्हापुरात आमच्या जास्त करून कोल्हापुरात मी सल प्रसिद्ध आहे आणि चांमड्याच चप्पल एक प्रसिद्ध आहे
अच्छा हा हा ऐकते न म
चमडीचे चप्पल प्रसिद्ध आहे
हा
रंगगळ्या रंगळे प्रसिद्ध आहे छान बघण्या सरकारचा केले रंगगळ्या
हम् नाईट ला चांगलं असतं ना म्हणे तिथं
हो नाईटला पण छान असत दिवसभर पण भरपूर असत पण नाईट लागस लायटिंग वगैरे असते ना त्यामुळे छान लागत ते
ह
येऊन जावा कधी जर कोल्हापुरातून
नामलात तिकडं
हा हा तुम्ही मॅरिड आहे सा
ना
हा हा
हम्म हम्
बाळ वगैरे
आहे ना एकक म्हणजे
हा हा किती वर्षाचे आहे
ती आता दोन वर्षाची झाली
हा हा
तुमचं राहिलय का अजून लग्न
हो मी आत्ता बारावी शिकतेय.
अच्छा म्हणजे आता गेले का?
होय आत्ता गेले बारावीला.
हम्म बारावी नंतर काय करायचंय
बारावी नंतर इंजिनिअर करायचे म्हणते मी. हॅलो
हा
इंजिनिअर करायचे म्हणते मी.
हम्म टक्क्यांवर डीपेंड राहत ना ते
हो तुम्ही काय केलं? दहावीला किती टक्के पडलेत?
आ मला ऐंशी पडललेत दहावीत.
हा हा मग अकरावी बा बारावीला कोण काय घेतलेली साईड? पुढे जॉप वगैरे केलं नाय तुम्ही
नाही केला ना.
सायन्स घेऊन जॉब का केला नाय तुम्ही? का आवड म्हणून सायन्स घेतलेलीसा.
आवड म्हणून नाय करायचं होत, पण नंतर लग्न होन गेल नंतर मग सं सारात पडून गेला आराम काय?
हा हा म्हणजे बारावी झाल्यावर लगेच लग्न झालं काय तुमचं?
लग्न झालं.
असु दे. मग तुम्ही ते बी बी कॉम हे शिकलाच नाही काय बी ए फस्ट इअर.
गेलेली.
गेला नाय का?
हा हा आणि बारावीला किती टक्के पडले. एक्झाम दिलती का तुम्ही?
त्र्यांहात्तर होते बारावीला मला
एक्झाम दिलती तुम्ही.
हो दिलती ना.
अ हं कसाय बारावीचा टप्पा कसाय.
त्र्यांहत्तर पडले होते.
बारावीच्या जरा काय तरी हे सांगा ना म- कसं काय करायचं ते
अभ्यासवर कॉन्सन्ट्रेट जास्त करू.
अभ्यासवर
हे लावलेले का तुम्ही त जादा लावलेले त का? ह
क्लासमध्ये पण तेच शिकवतात आणि कॉलेजमध्ये पण तेच शिकव
हो जरा लक्ष दिलं तर कॉलेज वरच होऊन जात सगळं.
कॉलेज मधलेचं सर क्लास मध्ये शिकवाय अस
हो आमच्या कॉलेजला पण तसच होत. सकाळी साडेसहा पासन ते क्लास घ्यायचे आणि सा आठ ला कॉलेज भरायचे ना तोपर्यंत क्लास घेयच
आणि नंतर लगेच कॉलेज चाल म्हणजे ते लगेच पिरियड ला येऊनची.
जरा कायतरी डिफरंट असणार पण तेच सर म्हणात. तेच तेच हे असत. ज्यादा पुस्तकांची लेवल सुकवतात एवढं कस अवसरांच कस असत. पुस्तके मेनपाॅन्ट पुस्तकं असतात ते पूर्ण बक. नाही सगळ्यांच लेक्चर असल्यामुळ. म्हणून ते जादा लेक्चर जादा तासमध्ये ती दुसरी बुक शिकवतात. आपली कॉलेज मधली बुक्स वगे. तर आपल्याला काय वागतय काय वेगळं शिकवतात वेगळं शिकवतात. आ मग आम्ही जेव्हा विचारलो बारावी साठी क्लास साठी. त्यावेळे समजलं आमचेच कॉलेज मधले आमचेच सर. बाहेरले पण सर नाही आपल्याच कॉलेज मध्ये आपलेच सर शिकवणार. मग ते शिकून शिकून काय शिकवणार आहे. हा. मी म्हणजे शिकून शिकून काय शिकवणार आहे या हायस शिकवणार आणि कुठले तरी. काढणार आणि त्याच्यात एक शिकवणार. आता म्हणलं ते जशा नाई कलास लावल्याला परवडेल. बाकीचा खर्च वाचेल ना त्या टूशन. पेक्षा आता ट्युशन ला किती फी आहे पंधरा हजार रुपये फी आहे. हॅलो.
हो.
आता ट्युशन ला पंधरा हजार रुपये फी आहे.
तेच पैसे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कामात येतील किंवा दुसरे पुस्तक घेऊन जाऊ सांग. मग अभ्यास करता येईल आपल्याला.